नाही आता धूनच राहिल्यात धून राहिल ह
फु फु रंगीत.
नाहीतर काय मला वैताग आला माहित आहे कां?
आता मी कुणाला कुणाला करायची बघ.
बघुया की पप्पांच्या फोनवर बघुया ह्याच्यावर परत मम माझ्या नाही ह्याच्यावर परत एकदा करून बघ.
हम्म बघूया की.
आग आग गं ये कसलं गं आवाज ह्यो.
बिस्किटचा पुडा फाडायलो.
बिस्किटचा पुडा. बिस्किटचा पुडा फाडा द्या म्हणाले. माझ्या कडे काहीच खायला नाही की गं मैना.
काय नाही.
काहीच नाही कंगाल झालो की माया कडे काय नाय. खर ना
भात भाकरी खा जा जरा.
जा बाई जरा पण आमटी चांगली नव्हती चटणी नी भात खाते मी मग
छान लागते की ते पण
आमटी केली परवाच. चटणी, भात, तेल आणि लोणचं. तूप आमच्यात कुठल् आमच्यात काही गाय का म्हस
हम्म बाई आमच्यात चार आहेत. मग आमच कुठले कुठून गेले गाडीचा आवाज बघ.
तू जावं देव.
घेतलोय की घे गं ते.
हम्म.
प्लेट मध्ये जेव की गं. विचारतील आता
काय म्हणता, मम्मे मम्मी काय आंबा घेऊ का ह्यो मी. धुतो की. काय ग विचार म्हणाल ती.
काय विचार म्हणाल तू. हो मला. का ह
हा.
काय कचरा ये. काय तर काय यांचं काय काय चालू आहे वाटतं मधे
हम्म.
कुठे दारात बसलेस काय गं?
काय?
तू कुठं दारात बसलेस काय विचाराले.
नाय बाई घरातच हाया.
डोकूल पोर खेेळतील आवाज आलाय
हम्म खेळालेत नव्ह
कुतो पण जातील जरा
व्हय गेलं की वैशी ज्याते वेळेत जि पे करायच असतय.
असू दे जा जरा एन्जॉय करून ये जा पहिला पाऊस हाय
नव्ह तू जातेस वाटतं अजून
होय मी जाते की म्हणून तर तुला सांगालोय. बाद
चांगलाय
काय आंबा खायलीस व्हय आता
होय पप्पानीं आणल्यात बघ कुठला पडलेला कुठून आणल्यात ग हे त्या जस ते नाय का झाड हा ते मोठं झाड होय. शेतातला पडलेला
आत्ता कधीचा म खायल्यास तू बाय
दिसला ग मला नुसता दिसायची पुरसत असत्या इथं ठेव अनं पामटलं ठेव आणि तूं खाय ते उंदूूकं पाव बघितला तित आत तिला जर दिसली तरी कापु नय
एक एक एकटीच एकटीच खायालेस एकटीच खायालेस भावाल दे की जरा
नको म्हणला त्यो मन की बात मी समज लेती हू हम्म
होय.
शिवणीला बघितलीस ते आंब्याने केवढं काय काय उठलंय तोंडावर आंब्यान उष्णता वाढते.
तेन
एवढं कुठलं खाल्ली असेल बघ केवढं उठलय ते
मम्मी आणून ठेवते ही खाते की घरात बसून काय करल. इकडं मेहंदी काढायचं इकडं आंबं खायचं.
खरंच क्या लयच झालय बय तिला
हम्म मोस्कित
प्रतीक्षा जरासं येड्यावानीच वागत्या क नीं -
काय केली? आजार बरा झाला.
तर फॉर्म सबमिट म्हणजे चेकिंगला चाललेला माहित हाय
हा
त्यावेेळेला सगळेजण आपल्या आपल्या पेरेंट्सची सही आपण आपणच मारालतो की
हम्म
ख खर त सरांनी सांगितलेलं पेरेंटची सया तुमच्या तुम्ही मारा म्हणून काय तू मारली सिद्धार्थ नाही नाही म्हणत त्यानं पण मारला काय ते काय करली तिलाता ते दिता आणि मी आणि अर्पिता. तिथ लाईन मध्ये येऊन थांबला काय आणि मला पेरची सई तुम्ही मारला म्हटलं मार की बई ना मगापसून काय कराय लागेल म्हटो अर्पिता माझ्याकडे बघून हसायला लागली.
मग.
हम्म मग काय हसाल त मी म्हंटल सकाळी फोन केली त काय तुला. मी म्हंटलो तुला फोन करत नाही का करत्या बाई म्हणाल ते.
काय नमस्ते.
येडीच्या रात्री मेसेज केलोय का हिला डबा घेऊण ये म्हणून आणि मला सकाळी मेसेज फोन केली आहे.
हम्म
डबा घेऊन येणारिस म्हणून म्हटलो मेसेज केलतो नाव तुला मोबाईल वर.
अग ती बहुतेक बहीण बघतिया वाटत?
जरा पण काय कळत नसेल बहिणीला तिच्या.
होय बाई सगळं काही हिच बघतेय कासं सगळं.
बघ की आणि हे पण हेंदर वरडत नसेल.
बघुदे सोडा आण सांगायच तरी.
हम्म
कळते तर नव तिच्या बहिणीला आमच्या असं काय बारकीय.
नाही तरी काय
बालीसच आहेत त्यांच्या घरातली सगळे.
त्यांची मम्मी एक लय वाईट सांगाल त्या आम्ही गेल्यावर सोडं मला लय हसू यायलत.
काय?
त्यांची काकी येऊन बसलेली कि तिथ खुर्चीत. ही माझी छोटी जाऊ आस काहीतरी सांगयाल ती.
पप्पा गप्पच बाहेर.
होय. एक नाही दोन नाही.
हम्म.
असं कसं तरी वाटतेय की नाही बाई.
हे काय तमाशा लावलय.
म्हणजे असं ओळख असली आणि त्यांनी पण बोलत असलं तर एवढं काय वाटत नाही.
हम्म त्यांची आजी पाहिजे होती आजी भारी बोलत्या बा वैशी.
हा.
हम्म.
ते मिस झाल वाटतं आजी नव्हती वाटते त्यांची.
हम पणजी आज्जी होती.
हम् बोलणारी माणसं पाहिजेत बाई गेल्यावर.
काय बाया ती. बहुतेक ते बहुतेक ते मम्मी जातलंच गुण आहेत.
हम तिच्यात काय?
होय.
नाही आपण गेलतो की.
हम्म.
म तेनी पहिला पाणी दिले की आपल्याला.
होय.
आणि शिवानी काय पाणी पित काय तर बोलली काय तुम्हाला?
ए पाणी ठेवतो बाई स्प्राईट आणणार ये माझा आणणारेत म्हणालती ग. पाणी जास्त पिऊन पोट भरत नाही अभिनव हसायला लागला.
मग ते सोडते काय ते अर्थव न ऐकला वाडत. तर काय त्याला असं ट्यून वर न हम.
एवढं एवढं भरून देतात काय सांगबाई.
होय बाई तिलाच जात जाईन स कोणाला तिलाच संपणा झालत न्हवे?
तिला म माझ तरी पोट गच झालतंय.
म आपण तिथं ते वरती आणि सगळं खाऊन आलतो की.
होय.
आणि ते दिलं की त्यांनी पाणी दिलं की. तवा तुमचं हे काय बोलणं चालू होतं तुम्ही ह्या बाजूला बसलेला. आणि मी काही तुमच्याकडे बघायला नव्हतो.
हम्म.
आणि मला अथऱ्या काय म्हणते माहितीये शिवानीला स्प्राईट पाहिजे झाले म्हणजे ते माझा पाहिजे झालंय बघकी पाणी पिना.
मग बाबा गप की म्हटलं आणि काय म्हणते आणि थोड्या वेळाने म्हणजे असं बसलेलोच की आपण तेनी सगळी आतच गेलतीत. की काय म्हणे कुठन आणायल्यात ग बाई किती उशर झालं.
मग कशात टाकू. त्या कागदा्यावर ठेव दारीच्या. मी ते जे करणार आहे रूम करणार आहे.
हा.
आणि खुळ्यासारखं त्यांचे ते वारलेल्या फोटोंच्याकडे बघत बसल्यात.
अगं फोटोंच्या न्हव. सगळ्या पूर्ण घरभर त्यांचा फोटोच हायतकी ग ती सगळी. बघितलीस तू पूर्ण पूर्ण सगळ्या देवांचे फोटो हाईत. अथऱ्या म्हणतय काय घर कमी आणि फोटो स्टुडिओच वाट
बाबा गप की म्हटल लोकांच्या घरात येऊन.
नाहीतरी काय?
गप बसतच नाही बाई पोर तरी.
हम्म.
कुठं जाईल तिथं काढत्यातच.
होय पशे
हा.
तुला माझा नंबर पाठाय?
नाही.
नाही होय.
का ग?
सोपा हाय की ग.
आहे किती लय नंबर आहेत बाई तुमच्या मम्मी.
माझा तेवढा नंबर पाठ कर पंच्याण्णव एक्याण्णव झिररो तीन सत्यात्तर सोळा.
हम करतो की.
कर कोण फोन केला बाई दीदी फोन केले आमची. दिदी फोण केल्या.
दिदीला आता टेन्शन आल असलं.
होय.
मी कुणाबरोबर बोलू.
हम्म.
अगं मला पण आज मी अ म्हणजे उद्या बुधवार आहे मला कळनाचं. जसं आज काल सुट्टी होती ना आपल्याला क्लासला. मग काल मी रविवारच आहे म्हणाल तो.
हा हा.
आणि आज सोमवार आहे अजून आपल्याकडे मंगळवारचा एक दिवस आहे म्हणाय लागलो मी.
ते सोमवारी सुट्टी होते त्याच्यामुळे तसं वाटायला. दिदी फोन केले बघ. तिच कॉल पेंडिंग आहेथ हम्म. उचलना बघ. तुझ्या फोनवर माझ्या फोनवर करतेय का विचार जरा. ह्यो तुझा फोनवर बोलायलो बाळ मम्मे मी. हे जरा बोल ती काय म्हणाल्या बघ. हॅलो. शप्पथ.
हम्म.
हॅलो मम्मी उचलल्या फोन.
हा.
हे आता ह्यो कट झाला का नाही.
हा.
ह्या फोनवर लावून बघ.
हम नाही तर अ मी वैष्णवीला करतो मग.
हा.
तिला सांगितलेल मी ती कर म्हंटलेली मला.
हा मम्मा तिला पहिला फोन कर.
हा.
तिला सांग सगळं.
हम्म.
आणि काय म्हणत्या बघ आणि मग मला फोन लाव.
हम्म बरोबर.
माझ्यावर झाल्या तुझ्यावरच कि या फोनवर. आता आणि एक मिनिट थांब म्हणाव आणि मग कर.
तिला करतो ती बोलतो म्हटल्या मग तिजा. ज झालं की म बं
हूं!
मगं अ
तुला फोन करतो काय, काय बघून तोपर्यंत तुझे कणी आहेत बघ. ते उरलेले बाकीचे.
हा!
ते पहिले पूर्ण कर.
हा हा करतो की.
म्हणजे दिदीला सां